हॅलो हॅलो? हां ताई आवाज येतोय काय?
हां या लागलाय. माझा यालाय काय आवाज व्यवस्थित?
हां हां अम्म या लागलाय. आपण काय करूया आज टॉपिक म्हणजे अधिक महिन्याविषयी आपण काहीतर बोलूया, म्हणजे अधिक महिना का केला जा तो वगै म्हणजे अ हां म मी माहि ती सांगते त्याची. चालतयं अधिक महिना म्हण
त ते तुम्ही सांगा, मला जेवढं माहितेय मी सांगतो.
हां हां सांगते की मी पण अधिक महिना म्हणजे का केला जातो माहितेय? म्हणजे पुराण कथेनुसार म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या महिन्यामध्ये म्हणजे अ स्थान नव्हतं. म्हणजे कुठ म्हणजे कुठलेही हे करण्यासाठी मग दे म्हणजे म्हणजे आपले देव वगैरे म्हणजे कुठल्याच पद्ध तीन म्हणजे पुरुषोत्तम म्हणजे पुरुषोत्तम पण म्हणलं जातंय. आणि मलमास पण म्हणलं जात तय ह्याला. आणि धोंड्याचा महिना पण म्हणलं जातंय मग ह्या ह्या अधिक मासामध्ये आपण म्हणजे अ विष्णूंची किंवा अ अ श्रीकृष्णांची जे आपण म्हणजे धार्मिक पूजा वगैरे करतोय. ती केली तर आपल्याला म्हणतात की अधिकाधिक पटीनं म्हणजे त्याचा लाभ होतेय परत त्याच फळ पण भेट तय असं म्हणत्यात आणि असं अधिक महिन्यामध्ये आ पण दिपदान किंवा अ हे म्हणजे तत्तीस व तत्तीस म्हणजे तत्तीस हा आकडा शुभ. मानला जातोय अधिक महिन्यात. म्हणजे हे सगळ म्हणजे अधिक महिन्यात. म्हणजे आपण आता सध्या चालू पण आहे. अधिक महिना. म्हणजे जावया ना बोलावंन. परत वाण देणं. तत्तीस अनारसे देणं. म्हणजे त्यांचं स्वागत करणे हि हे ह्या महिन्यात म्हणजे जरा प्रथ ता आहे आपल्या इकडे साईड ला महाराष्ट्र साईडला वगैरे, म्हणजे तुम्हाला पण काय माहित ते असेल तर सांगा मला.
हा, अ हे अ पुरुषोत्तम मास आणि महीमास म्हंटलं जाते आणि या महिन्यामध्ये कनी विष्णू ष्णूची जास्त उपासना केली जात्या. त्याच्यासोबत व्यंकटेश हे जास्त तो उपास केले जात, ह्यात ह्यात अस म्हणतात की आपण जे काही म्हणजे आपण ह्यामध्ये ह्याच्या ह्या महिन्यामध्ये आपण लग्नकार्य वगैरे कशात सहसा हे हा हयो जो महिना हा महिना पूर्ण पणे आपण आपल्या हातनं जेवढं नामस्मरण होईल किंवा सुत्र म्हणणे किंवा पारायण करणे ते ह्या महिन्यात पण कुठले पण गोष्ट देवाची केली किंवा - दान धर्म म्हणा हे जर आपल्या अ शंभर पटीन फळ मिळत असते म्हणजे हा हा महिना पूर्णपणे देवधर्म पूजा अर्चा महिना असतोय आणि - जावयाला कणो लक्ष्मी मी म्हणजे लेकीला आणि जावयाला लक्ष्मीनारायणच स्वरूप देऊन आपण त्यांना घरी बोलवायच असत त्यानंतर त्यांना आपण अशा वस्तू दान दान करायच्या की त्या वस्तूंच्या आतमध्ये जाळी असायला - पाहिजे - म्हणजे त्या सगळ्यात महत्त्वाच येत की अनारसे आणि अजारस्याच्या सोबतच असे गोलगोल असतात. ते हा हा हा हा त्यात पण जाळी असत्या, ह्या दोनीच कणी एवढ महत्व हाय कणी, हे दोन वस्तू मेन असतात म त्याच्या खाली मग मैसूर पाक पाकला पण जाळी असत्या किंवा बालुशाही म्हणा, असं पण तुम्ही काय पण मग देऊ शकताय. जाळी असणारे पदार्थ तीस आणि तीन म्हणजे क तेतीस त्या वस्तू हा आणि त्याच्यामध्ये दिवा लावायचा आणि तो दिव्या अ तुपातला दिवा लावायचा, आणि ते जाव्याच्या हातात, जाव्याचे पाय वगैरे धुवायचे त्यांनात बोलून, त्यांना गोडाचं जेवण करायच. एके ठिकाणी तर अशी पण पद्धताय कि पुरण घालायचं आणि पुरणपोळी पण करतात. पुरणपोळीच तो सहसा आणि पुर - हा हा हा. हा आणि पुरण पोळी सोबत कणी पाच प्रकारचे धोंडे करतात काय धों म्हणजे काय पुरण आपण पुरण खाताना कस, भरतो पुरंदा अ पिठाच्या गोळ्यामध्ये छोट छोट करायलच. आपल्या आपले बोटापेक्षा सुद्धा लहान म्हणजे, अ आपल बोट रेष असते तेवढं छोटं छोट करायचं जेणे की त्यात एक रुपया वगैरे मावायला पाहिजे. एवढच आणि त्याच्यामध्ये पूर्णासोबत कनी एक एक जण एक रूप हे घालायच पहिल्या ह्याच्यात, नंतर दुसऱ्या हेच्यात पहिला काय पद्धत होती, त्याच्यामध्ये आंगठी लपवायची सोन्या अथ तरी धोंड्यामध्येच लापवायची आणि त्यात धोंडी जावायाला खायला लावायची आणि ती अ अंगठीत त्या जावा्याला लपवून द्यायची. असं मग म्हणतात बघा ते जावायला धोंडा दि त्याला धोंडा त्याला तस हा
अस झालंय. सगळं म्हणजे व्हायरल व्हायला लागलय इंटरनेट वर म्हणजे जस जावयाला बाबा चैन केली, जावयाला ट्रेंडच झालया. नाही दोन तीन वर्षे पाठी आणि मग ट्रेंडच व्हाय लागलाय आणि काय काय ठिकाणी आईची पण आपल्या ओटी भरतात. म्हणजे तिचं जे काय सुवासिनीचा मान आहे ते पण म्हणजे धोंड्याचा महिन्यात करतात म्हणजे आईची ओटी वगैरे भरून आणि कसं होतं हे पुराण काळानुसार ह्या महिन्याला महत्वच नव्हतं म्हणजे म श्रीकृष्णानी स्वतः त्याच म्हणजे हे करून नाव त्याला पुरुषोत्तम असं दिलेय म्हणजे ह्या महिन्याला असं झालेय म्हणजे मला काय म्हणायचंय कि ह्याच्यामध्ये पण आपण म्हणजे गृहप्रवेश वगैरे म्हणजे काही पण म्हणजे मुंजे असू दे किंवा काय की काहीच करू शकत नाही आणि दिप जेवढं आपण म्हणजे अ गोमाताची सेवा असू दे किंवा काय जे काही सेवा कराल त्याचा शंभर त्या पटीने आपल्याला भेट त्यांनी हया काळात जेवढं नामस्कन स्मरण हा ते पण तुम्ही सांगितलं की नामस्मरण वगैरे करायला म्हणजे ह्या महिन्यात जे करल तेवढं शंभर पटीने आपल्याला भेट णारच आहे म्हणजे एवढा म्हणजे अधिक महिना हे आहे आणि या महिन्यात मला नवऱ्याने म्हणजे आपल्या बायको कोला जोडवी वगैरे म्हणजे दिली किंवा चांदीची वस्तू म्हणजे एक समजा पैंजण किंवा खास करून जोडवी की त्यांचं म्हणजे आयुष्य राहत त म्हणजे वाढतंय परत अ नात्यामध्ये प्रेम वगैरे पण म्हणजे आपुलकी नातं म्हणजे घट ट्ट होते. असं पण म्हणत्यात म्हणून तर खास करून ह महिला म्हणतात की क्या अजून आम्हाला जोडवी पाहिजे अधिक महिना आलाय. जोडवी करायला पाहिजे म्हणजे असं पण चाललय. म्हणजे अधिक महिना किती महत तोय बघा की आपल्या म्हणजे अ संस्कृतीमध्ये पारम म्हणजे ह्याच्यामध्ये परंपरामध्ये सगळं म्हणजे
मध्ये कस झालत की बऱ्याच जणांना ह्या गोष्ट माहिती नाहीय अजून पण माहिती नाही हा की आता या मोबाईल मुळे हे स सगळं सगळ्यांना सम समजायला लागलंय आणि एक हौस म्हणून तर थोडा पण हौस म्हणून पण करायलात लोक. पण त्यांना ह्या गोष्टीची जाणीव नाहीेये त्या हौशी सोबत त्यांच्या हातन किती मोठ पुण्य घडा
हा तेच की आता बघा की दीप दान परत दीपदान वगैरे करायचं. परत हे करायचं आता लोक म्हणजे की नाही बघून करा लागल्यात. पहिला कस माहितीच काही नव्हती त्या ह्या तीन चार वर्षात त्यांना माहिती व्यायला लागलय की आता बाबा हे करायला पाहिजे असं महिने आहेत. हे केल्यावर असं फळ मिळते. परत विष्णूंची सेवा केल्यावर हे होते. म्हणजे एक प्रकारच म्हणजे लोकांना आता ते कनी त्याच्याकडे वळा लागलेत लोक. की हा बाबा हे करायलागत पाहिजे आणि हे मला वाटते की ते देवानीच कनी एक साक्षात कनी असं म्हणजे घालून दिल्यागत तसं मला वाटायले की तुम्ही हे करायलात आताच्या पिढींना ते गरज आहे एक नामस्मरण हा वेद हा ते तर आहे आणि कसं आहे नामस्मरण करा कसं आहे. आताचं कसं लाईफ झालंय बिझी झाले पूर्ण. त्याच्यामध्ये हे नामच कुठे तर आपण म्हणजे देवाची पूजा म्हणा. किंवा आपण रेग्युलर करतोच. पण काय काही ठिकाण ते पण होईना झाले म्हणजे एवढं कामात लोक बिझी झाल्यात मग त्याच्यामध्ये हे करणं म्हणजे तुम्ही एवढा महिने जर केला नसला तर पण अधिक महिना जर केला तर तुम्हाला त्याच फळ भेटत. अस म्हणजे काय काय ठिकाणी गुळ वगैरे हे पण दान करतात.
हो हो हे गुळ म्हणजे गुळ जो काही शिधा असतोय का नाही शिधामध्ये गुळ येतोय त्यानंतर डाळगुळ महत्त्वा तसेच त्यामध्ये डाळ गुळ आणि आपल गव्हाचं म पीठ वगैरे ते सगळं कनी ब्राह्मणांना दान कर त्या महिन्यामध्ये म्हणजे कि आपल्याला जर आता नोकरी वगैरे करणाऱ्या लेडीज असतात तर त्यांना पोळी वगैरे करन जमत नाही ना कामामुळ तर मग असं जरी दान केलं कणी त्यांनी दान- डाळ, गुळ, पीठ आणि- अ म्हणजे, जे काय असते पुरणाच्या स्वयंपाकामध्ये- चार बटाटे वगैरे अस दान- तिला कणी तरी पण- तेल लाव की वेळ नसला तर काय करणार
होय होय मग मला काय म्हणायचंय की, म्हणजे माझं बघा- प्रसनली मत कसं आहे? हे ट्रेड म्हणून तुम्ही घेऊ नका किंवा हौस म्हणून पण अस हे करू नका की- की काहीतरी म्हणजे असं व्हायला - आपले जे बारा महिने आहेत ना. कर्म करा, म्हणजे? चांगले कर्म करा. मग तुम्हाला नाही तर हा बाबा आधिक महिना झालाय ना, आम्हाला करायलाच पाहिजे असं मनात ठेवून, ऊ करू नका काही गोष्टी. अधिक महिना आहेच त्याच्यासाठी स्पेशल. पण हा
ते वयस्कर झाल्यात. ताई- वडील नसतात ना? आता तर आम्ही नवीन आहे, म्हणून सोडा. नवीन म्हणजे तरी झालात ना? पण अजून पण देतात. जुने लोक एकमेकांना. का तर.
म्हणजे मी तेच म्हणा लागले ओ, की म्हणजे हा बाबा आता म तु हाय म्हणून करू नका, तुमय खरच पहिल्या म्हणजे तुमचं जे क म हाय ना ते चांगलंच ठे ठेवत जावा, म्हणजे मी म्हणतोय म्हणजे सगळ्या गोष् ते आपल्या बघितलेलं जातं सगळं कळ केलं जातंय. नुसता ट्रेंड म्हणून फॉलो नाही बाबा! आता जावय, आता काय काय म्हणजे कॉमेडी पण निघतय हेच्यावरून. कि धोंड्याचा महिना आलाय, आता जायला पाहिजे सास रवाडीला म्हणजे असं पण निघतंय, पण त्याच्या पाठीमागं काहीतरी उद्देश असणार आहे मोठा आणि हा उद्देश हा चांगला हाय. हा, कि जावयाला वगैरे का का देत्यात, काहीतरी त्याच्या पाठीमागं उद्देश आहे मोठा, त्यामुळे सगळं केले जातंय परत आपल्या काय म्हणतात मुलगीला वगैरे बोलवून सगळं व्यव स्थित म्हणजे आपण आईची आपण ओटी भरतोय याच्या पाठीमागं चांगला उद्देश आहे व गैरे असं करू नका की बाबा हां खरंच ट्रेंड हाय आणि करायचच हाय आम्हाला करायचंच आहे आणि एक प्रकारच आम्हाला लोकांना दाखवायचं हाय. की हे ट्रेंड म्हणून करणार हे असं नकोय. जे आहे ते तुम्ही प्रामाणिक पणेने आणि खरंच चांगल्या मनाने केला ना तिथे कुठं तरी मला वाटतंय ते अ सत्कर्म म्हणजे कुठंतर लागणार हां तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना तरी ते लागणारच. असं आहे. जेवढं होता होईल तेवढं म्हणजे जे तुम्हाला खरं सांगू काय जे दान कनी असं गुपचुप केलेलं असतंय ना ते देवाच्या ह्या ज्यामध्ये म्हणजे पड
आता आमच्यात कशी पद्धत आहे आता हितं म्हणजे ट्रेंडमध्ये काय दाखवतात की मोबाईलवरती आपण जे देतोय ते दाखव वायचं. म्हणजे असतात त्यांना दाखवतात तर आमच्यात. तस नाय त्या ते कनी दहा घ्यायचा एक प्लेट. पीस आणायचा ब्लाउज पीस. आणि त्याच्यावरती झाकायचा पीस. आणि मग त्याच्यावरती दिवा ठेवायचा. जेणेकरून कनी हेच्या पाठीमाग त्या त्याच्या पाठीमग उद्देश काय हाय. की आम्ही जे तुम्हाला दान देतोय. ते झाकून दिले आम्ही आणि. त्याच्या पाठीमाग आमच्या काहीही भावना नाहीत तुम्हाला देताना.
हा. हा. हा. तेच की.
झाकून दान द्यायचं. म्हणजे आपण जे दानधर्म करतो. गुपित ठेवायचं.
हां तेच की. आता दाखवून चाललंय हां. होय तेच म्हणतोय. म्हणजे अधिक महिन्याचं महत्व एव ढ आहे कणी. की म्हणजे हेयाच्यामधन एवढं म्हणजे. त्याकडनं पण मला भरपूर म्हणजे माझ्यापेक्षा पण भरपूर तुमच्याकडनं मला माहिती भेटलेली आहे. आणि खरंच चांगलं वाटलं म्हणजे बोलून व गैरे म्हणजे खरंच बाबा हे अधिक महिना एवढा म्हण महत्वाचं आहे ज्या अ काही पु पुराण क काळानुसार की ज्या महिन्याला महत्त्व नव्हतं, ते आता ह्या म्हणजे बघा की म्हणजे कसं असतंय की ह्या ह्याच्यामध्ये श्री अ श्री विष्णूंनी अ स्वतः म्हणले की मी ह्याला नाव असं पुरुषोत्तम देतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये आपलं कार्य वगैरे काही चालत नाही पण हा महिन्याचं किती म्हणजे महत्व आहे. तुम्ही काही पण चांगले काम करा की त्याज शंभर पटीने देणार म्हणजे किती बघा की? म्हणजे मला काय म्हणायचंय. की अ कुठलं पण आपण असं मनाला लावून घेतो की आपलं काम वगैरे नाही झालं किंवा काय कधीतरी आपले दिवस चांगले येतात. असं म्हणजे ह्याच्यामधन घेण्यासारखा आहे ते हां असंय म्हण जे कुठल्याही महिन्यातवढ आपण केलं तर एवढं होणार नाही एवढं ह्या महिन्यात
होय मिळतंय होय आणि शंभर टक्के आपण एखा एखादा संकल्प ठेवून जर आपण कोणतं तर देवाचं संकल्प आता त्याला जरी वेळ नसला तर तुमच्याकडे गाडीवर न नोकरी करणाऱ्या बायकांना, ट्रॅव्हल करताना किंवा जरा जरी वेळ मिळाला आपण शांत बसून असो पाच मिनिटं तरी आपण अकरा वेळा तरी नामजप करू शक
हो-हो तेच तर मी तेच सांगते.
फलदाई आहे. त्यामुळं असं नाहीये की तुम्ही हेच करा तेच करा अस नाहीये तुम्हाला जसं वेळ मिळ मिळेल तसं आणि आजकाल क नाही नामस्मरणा ला लई महत्व आहे बघा. तुम्ही किती काय हां, आणि आप आपलं मन स्वच्छ असलं तर स